हॅलो हॅलो येतोय ना हो हो मला येतोय आवड हो शिक्षण शिक्षणामध्ये आपण कुठे ववर पण पुढं जाऊ शकतो म्हणजे आपण नवीन नवीन शोध लावू शकतात लेकर ते मध्ये मध्ये तर प्रॅक्टिकल घे म्हणजे प्रत्येक वर्षीच एक टर्म असतो त्यांचा कि त्या टर्म मध्ये ते प्रॅक्टिकल घेतात म्हणजे काय त्याला काहीतरी विज्ञान प्रदर्शन म्हण तर ह त्याच्यामध्ये पण बरेच प्रयोग दाखवले जातात अशा छोट्या छोट्या गोष्टीतून लेकरं खूप काही शिकून जातात आल म्हणून तरी शिकाय लागेल कि नाही सूर्यापासून आपण कस ऊर्जा तयार करतो
हो
पाण्या पाण्यापासून कशी ऊर्जा तयार झाली होते त्या आपल्याला माहितीच नव्हत्या आपल्या वेळेस पण आता जस जस म्हणजे हे झालं तस तस माहिती व्हायला लागलं कि हो याच्यातून हे होऊ शकतं बा आपल्याला आत्ता समजायला लागलं जे की आपले लेकरं लहान आहेत तोवरच त्यांना समजत
हो बरोबर आहे बरोबर
हो खूप चांगल्या पद्धतीनं अ आणि पुढं म्हणजे आपण बघा शाळेमध्ये गेल्यानंतर खाली बसून परिमान करून पाठीवर लिहून घ्यायचं आता तसं राहिलं नाही सगळं काही डिजिटल झाल्यामुळ तर पेन घेता मग ते पेन न लिहिणार मग खाली लेकरं डेस्क वर बसलेले असतात पु्हा आपण पण शाळेत पाठवताना एकदम व्यवस्थित तयार करून पाठवतो लेकरांना तसं आधीच नव्हतं की त्यांना व्यवस्थित तयार केलं पाहिजे या वेळेलाच बरोबर टायमिंग नुसार ते टायमिंगच्या पाच मिनिट आधी शाळेत पाठवलं पाहिजे असं नव्हतं त्या आधी काय व्हायचं शिक्षक यायचे घरापर्यंत अजून तुमचा मुलगा मुलगी आली नाही शाळेत म्हणून घेण्यासाठी यायचे ते
हे न जास्त खेड्यांमध्ये होता बरं आधी खेडेपाड्यांमध्ये असायचे कारण कसं आहे की शहरात तेव्हा पण थोडं महत्त्व आलं होत पण खेड्यांमध्ये अजिबातच महत्त्व नव्हतं शिक्षणाचं ह हा त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये ना बरं का खेड्यापाड्यांमध्ये म्हणजे घरोघर जावं लागायचं त्यांना बरं सांगाय क चला चला चला
हा शाळा चालू झाली चला अस कारण की जून जून महिनाला म्हणजे आता शाळा चालू होते असं एक हे राहायचं पण मग ह जाता येईल दोन दिवसान जाता येईल चार दिवसान ह एवढा महिना गेला जुलैमध्येध्ये एक तारखेपासून जाऊया असं राहायचं पण आता तसं नाही राहिल झाली ना शाळ आलू तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची काळजी पण लागली लेकरांना कि नाही शाळेत गेलं तरच आपलं काहीतरी भलं आहे हे समजलं लेकरांना आधी तसं नव्हतं नाही पप्पा म्हणजे आपले आई वडील करता शेतीग आपण बी करू शेती एक होत थोडंफार तरी पण आता तसं नाही राहिलं मग ते शिकले ते मोठे झाले तर मग आपल्याला पण मोठं व्हायचं मग कशाना मोठ शिक्षणानं मग आपण शिकायलाच पाहिजे या गोष्टीची सवय लहान लहान लेकरात सुद्धा ही समज आली पण बघा आपल्या लेकरांना म्हटलं ना तुला शिकायच नाही चल तुला मग नेऊन सोडते तिकडं मग तु शेळी शळ सांभाळ बशी सांभाळ असं जर काही बोल ना त्याला
हम
ते काय म्हणत नाही नाही नाही मला शाळा जायचय म्हणत पण ती श म्हणजे झोपतलं घरबडून उटून लगेच तयार होऊन लगेच शाळेला तयार आपलं आपलं फटाफट म्हणजे कसं निर्माण झालं की नाही नाही आपल्याला तिथं नाही जायचं आपल्याला पुढं जायचं
हो हो नाही मग आता पण आहे ना बरं का आता खेड्यापाड्यातल्या नाही ते महत्व कळलं ना शिक्षणाात कारण ते पण बघतात कि ते किती म्हणजे त्यांना काटकसरीत दिवस काढावे लागतात परत शेती व्यवसाय म्हटलं तर तो पूर्णपणे पावस अवलंबून असतो ना जर पाऊस आला तर शेतीले पिक चांगले आहेत शेती पिक चांगले आले तर त्यांना काहीतरी पै मिळेल मग वर्षभरा ना ते एकदा किंवा काही काही दुबार पेरणी करतात दोन वेळा घेतात पिकं काही एकच वे घे पण त्याच्यावरच सगळं त्यांच वर्षभराचं असतं ना हा मग वर्षभर खर्च पाणी लागतं एवढा मग ते कसं पुरं करणार असं तर ते पूर्ण म्हणजे जर समजा एखाद्या वर्षी पाऊस उशीर आला किंवा मग खूपच कमी आला तर मग किती अक्षशः आत्महत्या करायची वेळ येते त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांवर आणि हे आता चित्र बघून राहिले ना चित्र बघून राहिले ते सगळे आणि ते बघतात की आपल्या घरातला किंवा आपल्या गावामधलाच एखादा मुलगा क जा श नोरी ला आ त्या ह्या गोष्टींची गरज पाऊस आला काय नाही आला काय त्याच व्यवस्थित चालू आहे घरदार छान ह तर ते सगळं आणि छान पगार कमवतोय मोठा फ्लॅट घेतला अ त्यांनी आणि घरापुढे छान मोठी फोर व्हीलर उभी आहे घरात दोन तीन टू व्हीलर आहे तसं आणि राहणीमानपण सुधरलं हे सगळ्या गोष्टी बघतात मग त्याच्यामुळे मग त्यांना पण वाटतं की आपण तरी किती दिवस असं अ दिवस काढायचे त्यापेक्षा ठीक आहे आपण नाही शिकल आपल्या मुलांना त शिकवायला ह भाव वाढायला लागली माती खेडपाडमध्ये पण पण बरेचसे बघा मुलांना काय पण मुलींना सुद्धा शहरात शिकवायला पाठवायला लागले म्हणजे डिप्लोमा काय किंवा इंजिनिअरिंग डॉक्टर हे सगळ्या गोष्टींसाठी खेड्यातल्या मुलीस मी पण बघते ना कितीतरी मुली इथे ह येतात शिकायला म्हणजे हॉस्टेलमध्ये त्यांची व्यवस्था करता किंवा मग समजा कुठे रूम घेऊन वगैरे असेल सोय असं म्हणजे त्यांना ते महत्त्व पटलंय ना शिक्षणाचं म्हणूनच ते एवढं करतात ना म्हणजे प्रसंगी ते पोटाला चिमटा घेऊन कुठून तरी पैसे उसनवारी घेऊन मुलांची शिक्षणाची सोय करायला लागली आता
मग आणि मेन म्हणजे असं नाही कि शिक्षण हा मुळ हे सगळं हे करतय पण काही गोष्टींमध्ये शेती शेतीच पण खूप महत्त्व आहे बरोबर कारण की आजकाल काय झालंय आपण सगळेजण शहराकडे वळतो पण एक परिस्थिती अशी आली होती आपल्याकड कोरोना झाला तेव्हा की खेड्या चलाम हवा आता ब झालं महात्मा गांधीजींनी सांगितला होता तो संदेश त झा काही दिवसा खेड्याकडे चला अस एक हे होईल बा तस ते झालं पण होतं कारण की खेड्यात जेवढं आपण सुशिक्षित आहोत म्हणजे अ आपण सेफ आहोत तेवढं आपण सिटीमध्ये सेफ नाहीये आपलं वातावरण बघा पूर्णपणे आपण एक फ्लॅट मध्ये राहतो
हो
आणि तसच आपण खेड्या गावात जर गेल तर तिथलं वातावरण हे नॅचरल हवा असते झाडांची हवा भिट व्यवस्थित किंवा बाहेर संध्याकाळच्या वेळी बघा आपल्याला कुलर लावल्याशिवाय झोपायला भेटत म्हणजे येत नाही कारण की गरमी होती म्हणून आणि खेड्या गावात जा तुम्ही तिथं कुलरची गरज नाही दा गची चिवर बाजवर किंवा रस्त्यावर पण झोपतात लोक आज सुद्धा
ऐका ना खेड्यात म्हटलं कुणाला ऑक्सिजनच्या सिलेंडर ची गरज नाही लागत बघा जेवढी गरज इथे शहरात लागते ना कारण त्यांना निसर्गच देत असतो तो ऑक्सिजन आणि त्यांच्यात क्षमता पण तेवढी तयार होते प्रतिकारशक्ती कसं मातीमध्ये काम करून करून हेना त्यांच्यात आपोआप ती प्रतिकार शक्ती तयार होते आणि शिवाय ह शेतात जायचं म्हटलं पायी पायी जात तात ना व्यायाम होतो त्यांचा तो हाता पायांचा व्यायाम होतो भरपूर त्याच्यामुळे कसं ते त्यांच्यात जास्त प्रतिकार शक्ती असते असं आहे ह
आणि मेन म्हणजे त्यांना खायला पण व्यवस्थित भेटतं ना तिथं आपलं खाणं कस आहे कुठलं पाणी काय पिकवलेलं आहे नाही तर कुठलं खायलोय आपण काहीच माहित नाही पण खेड्यामध्ये कसं आहे कि अ त्यांना माहिती आहे की हिच्या घरी जाऊन भाजी घेऊन यायची कोणी कोणाच्या शेतात लावली त्याच्या घरून लगेच ताजी आणता ताजी करून खातात आणि आपलं तस आहे का आपण बघा का आता का काल तोडलेली भाजी आज विकायला येते आपल्याकडं कधी कधी दोन दिवसानंतर विकायला येते आता मार्केटला जर आपण गेलो तर मार्केटमध्ये तर सेम प्रकार आहे की दोन तीन दिवसानंतरच विकायला येते केळीला इंजेक्शन दिलेली जाते गावाकडे जा तुम्ही डायरेक्ट झाडाला पिकलेली भेटेल म्हणजे काही गोष्टी अजून कि झालं तर खेड्या गावात जेवढं हे आहे महत्व तेवढ्या सिटीत नाहीये आपण म्हणतो
हो
पण त्या आणि मेन म्हणजे शिक्षणामूळंच खेड्यातले लोक शिकले मेन म्हणजे कि आपण हे भाजी पाला लावला तर ह्याला हेची सोय कशी करायची म ह्याला बाहेर नेऊन विकायचं कसं या सगळ्या गोष्टी शिक्षणामुळेच झालेत हो कारण की बाहेर देश प माल पाठवता लोककं फक्त इथंच नाही म्हणजे महाराष्ट्रात म्हणा किंवा इतर राज्यात म्हणा फक्त भारतापुरतं मर्यादित नाही राहिलेलं भाजीपाला जाणं किंवा द्राक्ष म्हणा संत्री म्हणा सगळं काही आहेत ते बाहेर देशात पाठवायचे सुद्धा कुवत निर्माण करण्यास केली ते शिक्षणानच केली आधीचे लोकं हा हे येतंय युज करायचं नाही युज झाला तर ते वाटोळ व्हायचं म्हणजे खराब होऊन जायचं पण आता तसं राहिलेलं नाही आपल्याकडले जे कडधान्य आहेत ते आपल्या साईड ला जेवढे कडधान्य येतात त्या कडधान्याची सुद्धा बाहेर देशात जास्त मागणी अस ल्यामुळं बाहेर पाठवलं जातं त्याच्यातून प्र पैसा येतो मग विकसनशील आणि विकसित हेच्यात पण शिक्षणाचं महत्त्व होऊन जातं तर की शिक्षणामुळंच सगळं काही साध्य होतंय बा
कसं माहिती आहे का आईवडिलांनीच जास्त अ मुलांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे कारण कसं मूल जन्माला येतं आईच्या पोटी हं सांभाळतात वडील हं. म्हणजे त्यांनी ते जे घडवतील ना मुलांना त्याप्रमाणे मुलं घडत असता. तर जर त्यांनी अ लक्ष दिलं नाही मुलाकडे जाऊ गेलात गेला शाळेत नाही तर नाही. मग अशा वेळी काय होतं. जला दुर्लक्ष केलं ना पूर्ण मग आयुष्यभर त्याचा त्यांना पश्चाताप होतो. म्हणजे पहिले पाासूनच त्यांनी आई वडिलांनी नाही आता परिस्थिती कशी झाली माहिती का, जरी तुम्ही शाळेमध्ये टाकलं ना तरी तुम्हाला रोज चेक करावं लागतं की मु अभ्यास कर का नाही मुल काही लक्ष देताय का नाही मि मीटिंग घेतात शाळेमध्ये बघा तर त्यावेळी कसं ते त्यासाठी असत की पालकांना समजलं पाहिजे मुलं अभ्यास करताय का नाही. लक्ष देताय का नाही चांगले मार्क मिळवतय की नाही. शिक्षकांशी चांगले वागतात का नाही. हे सगळं आजूबाजूच्या मित्रमैत्रिनिशी कसे वागतात. या सगळ्या गोष्टींसाठी असतात त्या मीटिंग्स वगैरे ठेवतात. म्हणजे पहिलं मेन कोणाचं काम येते आईवडिलांचं आणि नंतर शिक्षकांच. काम आहे की, मुलाला घडवलं आणि ते ते जसे घडवतील त्याप्रमाणे मु मुल छानपैकी तयार होत आणि छान शिकून मोठ्या छान पोस्ट वर लागून भरपूर पैसे कमवतो छान नोकरी मिळवत मोठ्या पोस्ट वर जातो. प स्वतः बरोब आपल्या फॅमिलीला पण पुढे घेऊन जातात असं असतं ते ह.
चालेल ताई थँक्यू तुम